हा बोला की.
ताई मी रुपाली बोलत आहे. रुपाली काजळे.
हा हा बोला की.
अ तुम्ही सारिका ताई बोलत आहे. हा कुठून बोलत
आम्ही व्हय सांगोला.
कुठून बोलत आहे म्हटलं.
हॅलो
हा ताई कुठून बोलत आहे म्हटलं.
मी सांगोला.
कुठे येते ताई हे.
पंढरपूर जवळ आहे.
हो पंढरपूर वाव. मी वर्धेवरून बोलत आहे ताई. हा ते कार्या अँप मधून तुमचा नंबर घेतला. मी त्याच्यासाठी तुम्ही किती दिवस झाली ताई ह्या ॲप मध्ये आहे.
आहे कि एक महिना झाला की. हो हो छान वाटतय. कसं दोन तीन दिवस झालं मला जमतच नाही ना ते. ट्रान्स्क्रिप्शनच पण, आणि फोन फोन हेच फ्रेंड ऑफ फोनचा टास्क आलाय. बोला पण पण ते दोन तीन दिवस झाल कार्यक्रम आहे घरी. त्याच्यामुळ मला काही जमलंच नाही करायला. हा
काही नाही सोपा आहे आणि खूप छान आहे
हा सोपं आहे मला पण छान वाटलं.
हा काही तुम्हाला अडचण आली का ताई याच्यामध्ये
नाही नाही काहीच नाही
काहीच नाही ना मला पण नाही. उलट घर बसल्या खूप काही गोष्टी माहिती होतय आपल्याला, तुम्ही बघा बरं पंढरपूरला आम्ही व- र्धा कशा ना कशा थ्रु तर आपलं बोलणं हो त आहे. नाही तर आज कुठं ओळखी झाली असती आपली.
होय होय त्याच्या निमित्ताने आ हा हा तिकडच आहे, तिकडच आहे.
तिकडेच आहे का. किती छान नशीब ओ ताई तुमचं तुम्हाला तिथे जवळच्या जवळ दर्शनाला तरी भेटते.
होय होय, बर आ ते माझ्या एरियात आलाय चला चहा प्यायला. पाहण्याला एक मंदिरच आहे मंदिर नदी
मधी हा मंदिर आणि नदीच आहे.
अ हा हा चंद्रभागा नदी, विशेष असं मग विठ्ठलाचं दर्शनच. दर्शन जेवणामध्ये काय आपलं हेच भात, भाजी एवढच असतं. साबू वगैरे खिचडी
खिचडी अच्छा तिखट खिचडी
हा ना तुम्हाला आवडते का ओ ताई?
हो हो इथे कस एकादशी एकादशीच्या वेळेस, कस शाबू खिचडी असते ना,
हा
कुर्ला एकादशीच्या वेळेस उपवास असतो.
हो हो, छान वाटतंय ना ताई तुम्हाला तिथे,
हो हो मस्त या तुम्ही पण कधी तर
महात्मा गांधीजींची.
हा हा. होय. बघूया जमलं तर येऊ. विशेष असं काहीच नाही बघा या आपलं. तुम्हांला काय आवडत
मला आपल आता काय सगळच काही आवडत आता काहीतरी घर बसल्या एक काम आल. कार्या अँप च, त्याच्या थ्रू सगळ्यांशी बोलण तरी होत आहे, नाही तर तेच आपल रोजच सका ळ दुपार संध्याकाळ काम. नाही तर काय थोडा वेळ मिळतो सर्वांसोबत गप मारायला मिळतात आणि काल मला एक पुण्यावरून फोन आला. होता बघा पुना तुम्ही पंढरपूर म्हणजे सगळीकडची आपल्याला माहिती तर मिळत आहे. आहे ना आणि नाही काहीतरी आपल्याला पण समजत आहे की नाही बा घरी बाहेर न निघता घरी पण बसून सगळ्या गोष्टी होऊ शक
हो हो हो होऊ शकत ना.
हय ना अगोदर वाटायचच मला की काय आपण घरातल्या घरातच राहतो आपण काहीच करू नाही शकत पण आता हे याच्यामुळेच सगळ्या गोष्टी माहिती
माहित हो हो माहिती झाल्या
काही गोष्टी समायला पण लागल्या.
हम्म एवढ तर हे होतय ना आपल.
तेच ना नाही काहीतरी घर बस आपल्याला म्हणजे समजून तर आला की कस आहे काय आहे सर्वांसोबत कस बोलाय च आहे.
हम्म हम् त्यात कस आधी कस हे पण मिळत नव्हत, नाही मुल ते त्याच्यामु शाळा वगेरे. त्याचा दोन टाईम, मला दोन मुल आहेत एक मुलगा एक मुलगी.
हा का मोठ्या आहे की छोटे आहे?
मुलगा आहे पाचवीला, मुलगी अजून लहान ये.
हा ना, माझा- माझा मुलगा सावीला आहे. आणि मुलगी तिसरी ला आहे. हा.
मुलगी माझी पाच वर्षाची.
अच्छा.
हम्म हम.
ओ के
हा.
पुणे जॉईंट फॅमिली ये ताई तुमची? जॉइंट फॅमिली आहे की काय?
नाही, सिंगलच ये, जॉईंट फॅमिली नायी, माहेरी आहे. जॉईन फॅमिली.
माहेरी आहे जॉइन फॅमिली, आमची माहेरी पण जॉईंट फॅमिली आहे, आणि सासरी पण जॉईंट
हा सासरी माझी जॉईन फॅमिली नायी ये स् तर माझे एकटेच ये घरी.
आणि मला हे दोघ भाऊ येत. त्याच्यामुळे आम्ही जॉईंट मध्येच राहतो, जॉईंट फॅमिली. त्यातूनही वेळात वेळ काढून हे आपल काम चालू राहतेय.
होय, हो तेवढं तरी काहीतरी काहीतरी करत.
काही नायी ताई कस आहे काहीतरी केलत राहिल ना की आपण आपल्याला खूप काही गोष्टीच नॉलेज आल कि आपण मुलांना पण थोडंफार सांगू शकतो ना.
होय होय ते पण आहे सोडा
हा नाही तर आता असे झालं आहे का मुलं आपल्याला प्रश्न प्रश्न करतात आणि आपल्याकड त्याचे उत्तरच राहत नाही.
आधी कमांडर उटी मी पण आता थोड्या वेळाने करणारच होते. फोन
मी आता तेच मुलं आहेत म्हटलं तर टी. व्ही बघत आहे न आता मुलं काही करू देत नाही. आपल्याला मध मधात येतात. त्याच्यामुळे आता ते टी. व्ही बघत आहे माणलं चला आता थोडा वेळ आहे आपण हे काम
हम हम.
त्यामुळं मी आता कॉलच लावणं चालू होते. मी म्हणल, ताई अगोदर तुम्हाला कॉल करून बघाव तुम्ही उचलता का? पण खूप खूप आभारी आहे. मी तुम्ही फोन तरी उचलला.
होय, मी पण आंधळीच आहे पंढर
हा ना.
हम हम.
खूप लकी आहे पण ताई तुम्ही तुम्हाला ते म्हणजे दर्शनाला हे होते बा म्हणून.
हो ना.
आम्हाला जायचं म्हटलं की पहिले खूप विचार कराव लागतय.
हा तुम्ही लांब असता ना.
हो ताई खूप लांब आहे. आम्हाला आम्हाला कमीत कमी एक दिवस लागतो तिथे यायला. आम्ही नागपूर जिल्ह्याच्या जवळ आहे. हा नागपूर जवळ आहे. आम्हाला
हम तिकडचं काही नाही एवढं माहिती आम्हाला.
अच्छा या ना इकडे आल्यानंतर सगळं माहित होईल ना.
हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवून द्या वाटल्यास आणि आला की नक्की मला कॉल करा.
हो हो चालेल.
हाय ना अशा निमित्तानें काना ओ आपली भेट तर होईल. फोनवर तर बोलण झालं पण भेट पण होणं महत्वाचं आहे ना.
मध्ये आहे दामाज पथाचं मंदिर आहे एक. रिती सिद्धी गणपतीचं मंदिर आहे, मोठ आहे. दगडी द मंगळवेढला मंगळवेढा इथंच आहे पंढरपूरला जाताना.
अच्छा जातांना लागतंय.
हा मंगळवेडा.
तिथून तुम्हाला कोल्हापूर पण जवळ पडत असेल ना ताई.
कोल्हापूर इकड इथं हा तिकडं जरा लांब पडतेय सोडा. इडून हा कोल्हापूर जवळ माझ माहेर आहे इचलकरंजी.
अच्छा.
हा हा.
कारण की आम्ही लहानपणी यायचो तिकडे.
हा हा हा.
इकडेच माझं लग्न झाल्यापासून त आमचं कधी जाणं झालंच नाही.
होय कोल्हापूरला पण तसं भरपूर बघण्यासारखं हाय.
कोल्हापूरला खूप साऱ्या बघण्यासारखं आहे. काय लहान असताना मी गेलीय कोल्हापूर, तुळजापूर होऊ दे झालं माझ त लग्न झाल्यानंतर झालच नाही झालं एक तर जॉईन फॅमिली.
होय होय लग्न झाल्यानंतर काय जमत नाही सोडायला.
आणि आता मुलांच
हम्म.
त्याच्यामुळं कुठे जाणंही होत नाही आणि काहीच नाही. बाई काय म्हणतात?
निवांत हाय बघा. हो काहीच नाही हिकड पाऊस नाही, काही नाही हिकडं. तुमच्या तिकडे? हो हो
च नुकसान ही झालं, हा दोन्ही रूमचे आमचे पं फॅन गेले
होय कधी झालं हे आगो बाई हो इकडं काय नाही झालं. पाऊस
नाही काय चांगला झाला बऱ्यापैकी आणि पूर्ण आमच टावरची भिंत आहे ना ती सुद्धा थोडी गेली.
हे उठ परी हा हा हा
ते पण गेली थोडी
होय
हा म्हणजे भयानक नुकसान झाल्यासारखच झालं पण ठीक आहे, पाऊस नव्हता तरी पाऊस झाला.
हा हा ह इकडं काहीच नाही अजून पाऊस जरा पण नाही इकड हम्म
नाही इकडे भरपूर झाला आणि कंटिन्यू चालू असल्यासारखा च आहे थांबतो-येतो, थांबतो-येतो ऊन वगैरे पण आहे.
होय इकड जरा पण नाही पाऊस बघा. काय पावसान इकड जरा शेती वगैरे आहे
अच्छा
पण पावसाची गरज आहे पाऊस पडेना.
पाऊस पडेना जिथे नाही आवश्यकता तिथे खूप पडते, जिथे आवश्यकता आहे तिथे येत नाही. ‌
होना
ह ठीक आहे मग ताई नंबर सेव्ह कर ताई आपण भेटू एकदा
हा हा बाय बाय येतय वो येतय आता येतय बग बस कर जोरात